हॅलो.
हॅलो
हॅलो आवाज येतोय माझा तुझा आवाज आला मला? हो आला ह्. हा ठीक आहे. काय नाही ग आज रविवार आहे तर मस्त आराम काय नाही आत्ता झोपतून उठली.
आराम चालू आहे सुट्टी आहे म्हणून
हो.
काम का?
अ आवाज येतोय तूला माझा? हॅलो
काय चालू आहे? अजून काय?
श
हा अजून काय चालू आहे अस?
अजून काय नाही ग काल परवा माझ्या बहिणीकडे शहाजाला गेली होती. आज काल आली डायरेक्ट झोपून घेतलं मी तर आता उठली.
बा
ह नाही काल संध्याकाळी आली.
हम्
कसली मजा ग कसली मजा?
मग सुट्टी येत मग फिरण्यासाठी दिवस आहे तुमच्या कडे आमच्यासाठी तर नाही दिवस फिरायला
कशाला, कशाला नाहीे तू पण त गे कुठे गेली आहे तू आज?
आ ज पोलिओ होता मग तिथं गेली होती. मी मग कमी झाले म्हणून मी श आ ते येऊन लागली अंजली अंगणवाडी ताई अशा वर्कर तिथंय
हो का?
आज पोलिओ आहे ना?
ह आज पोलिओ आहे ना मला पण जायचं होतं ग पण पण ना मला उशीर झाला उठायला थकलेली होती म्ह जाऊदे आता.
कारण की लवकर आता शेतात निघून जातात ना.
आ
लवकर आले होते सात साडे सात ला सुरू जाऊत साडे. मग लवकर सांगितलं होतं ना. कारण कि मुलांना घेऊन शेतात चालले जातात ना?
हम्म हम्म हम्म हम् जेवढे लोक राहतील तेवढे लोक हम्मम्म.
आता तर आप आपटून गेले असेल पण एक, दोन येणार तर म्हणून आ आजेपर्यंत थांबणार य तेे
पाच वाजेपर्यंत थांबणार आहे का?
हा आता काय एक दोन एक दोन असं येतात. सकाळी का गर्दी होती?
हो.
हा मग कारण की शेतात जायचंय म्हणून लवकर आले होते ना.
हम्म सकाळी गर्दीच असते आता कमी झा कमी झाले असल आता.
म्हणून मी पार शेतात येऊन लागले.
ह बर, बर, बर चाल. शेतात. का हो का काय काय लावलं कपाशी अजून काय लावल?
कपाशी आज इथं काय कपाशी लावायला आले मलगावच्या इकडं.
मलगाव आहे ना. हॅलो. हॅलो.
हॅलो आवाज येतय गो तू तुझा मला बोल ना.
तिकडं आले आहे आम्ही
अच्छा तिथेच शेत आहे तुझे मलगावला.
मग इकडं आहे ना इथून काय मलगाव दिसून जातं शाळा पण दिस
बापरे.
मग म्हणून तर सांगते आम्ही पावर मध्ये. ते आले आहे फोन लावा मॅडम अस.
अच्छा तिथे हा तिथे मुळगावला हो माहिती आहे ना. हम्म अच्छा. बाकी काय चाललंय तुझ?
काहीच नाही बाकीचे तिकडच्या शेतात गेलेय परी भावेश तिकड पण कपाशी लावताय.
अच्छा नाही सुमित्रा मला सांग त्या दिवशी जेवण बनवलं होतं त्याच्या पैसे देणार आहे का तुला ते लोक बिल देणार आहे का?
काय तसं सांगत होते पण पहिल्यांदा ते जेवण आपण नाही पा केलं का.
हा
पहिल्याच दुसऱ्या टप्पाला ते दोन, तीन कोबडे आणले होते बघा. दोन, तीन कोबड्या नाही आणले का. हा तुम्ही पण होते तुम्ही हा हा तुम्ही पण होते हा. हा ते पण नाही पैसे दिले.
ते पण नाही दिले.
नाही ना.
आणि आज जे त्या दिवशी केलं त्याचे देणार आहे का पण ते?
ते सांगत होते पण काय माहित आता.
नाही त्या दिवशीचा खर्च किती झाला होता जे आधीचे?
त्या दिवशीच का. सातशे रुपये त्या का जास्त झाले ना त्या तीन कोबडयाचे
मग तेच ना तीन तीन कोंबड्याचे किती पैसे झाले त्याचे?
एक तर आठशे रुपयालाच एक कोंबळा मोठा आणला होता तो नाही शिजत होता त.
बापरे
मग आठशेला. आणि दोन द लहान, लहान आणले होते ते पाच, पाचशे ला.
बापरे ते तेच किती झाले मग मला हे माहितीच नाही.
तेच अठराशे झाले....
बापरे....
आणि अजून तेल होतच नाही म्हणून तेल पण मागित... तू मगवलं होतं दुकानातूनन...
हा मग मग घरात खर्च लागत.... मग खर्च लागत ना ग एवढ मसायला एवढे सगळे लोक जेवायला आले त्याच्यानंतर एवढ...
मग असं सांगत की तू तू जेवण पाचते म्हणे तर तू... मग.... आणि दिलेच नाही त्याचे पैसेच नाही दिले.... नाही दिले ना त्याचे पैसे... अं....
होत का?
हा देणार आहे असं सांगितलं होतं ना मोरेसरांनी दोन वेळ असतं बिल व मने... सही केले होते दोन वेळेस मी ना बिल पावती पाठवली ना सही करून....